हॅलो हॅलो. हा बोल की हा यालय बोल बोल
मगाचपासनं आवाज येईना.
हं काय, काय तुझा आवाज आला नाही ग आणि माझ तुझ्यापर्यंत जात नव्हता म्हणून म्हटलं मग हा, मग काय करतेस?
आवरा लायलोय घरातलं बघ तुझा आवरलं
नाही अजून माझं पण आवरायचं हाय थोडं आज जरास हेला उडदाच्या पापडाला घत लई हाय.
घातल्यास होय?
होय म म्हटले जरा लाटून घेऊया आज ऊन हाय मा राहिलेले ग तेवढं
कसं कसं करत्यास ते
काय य म्हणजे दोन्ही पद्धतीन पण करतोय सोड मी डाळ पण आणते तयार पीठ कधी कधी आणते तयार पीठ आणलय. मागच्या वेळी डाळ आणलेली, मागच्या वेळेस काय वेळ होता ग.
मग डाळ डाळ दळून आणतेस का?
नाही डाळ आण ते स्वच्छ नीट वाट करून कणी